हॅलो
हॅल् हा
काय चालेय?
ना.
ह् चहा पाणी झाले काय?
हम्म.
चहा पाणी झाले का नाही?
हो.
हम्म हम् काय नाही ते आता पुढच्या आठवड्यात आषाडी एकादशी आहे म ते जरा माहिती काढत बसलेलो.
हम.
आपल्या महाराष्ट्राची संस्कृती भक्तांची मानवतेची संस्कृती आहे मग ते सग माहितीचा शोधल बसलेलो.
हा.
मग ते आता माहिती लिहिली ती सांगतो वाचून थांब अ या संस्कृतीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे आपला वार वारकरी सं प्रदाय.
अ हा.
शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा संप्रदाय केवळ धार्मिक चळवळ नाही तर तो समाजाला एकत्र आणणारा समानतेचा संदेश देणारा आणि मानवतेचे शिकवण देणारा एक जीवन मार्ग आहे.
हा.
वारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल.
हा.
भक्तांच्या विठ्ठला विषयी अपार श्रद्धा आहे.
हम्म
आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात या प्रवासाला वारी असे म्हणतात
हम
ही वारी आता आपली पुढच्या आठवड्यात आहेग ही वारी महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे वारक तरी संप प्रेराचा इतिहास संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम यांच्यासारख्या महान संतांशी जोडलेला आहे
हा
या संतांनी समाजाला भक्ती प्रेम समता आणि बंधुभावाचा संदेश दिला त्यांनी लोकभाषेत अभंगाने ओव्या रचून सामान्य जनतेपर्यंत अध्यात्म पोहोचवला
हा
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग ग्रंथ लिहून बघू भगवंतांचे ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवले
हम
संत तू कराम महाराजांनी आपण आपल्या अभंगतून समाजातील अंधश्रद्धा भेदभाव आणि अन्यायावर प्रहार केला मग त्यांनी मानवते मानवतेचे असे अधोरेखित केले हा बर मग ते सांगाल त माहिती
हाा हा
काय नाही माझ ऐको कायलं
आणि काय आहे तुमच्याकडें माहिती
अजून काय माहिती मग काय नाही बसले निवांत ते सुद्धा पुढच्या आठवड्याला आषाढी एकादशी आहे माहिती वाचत बसलेलो
होय
हम्म मग आता निवांतच आहे परत आता कॉलेजचा आणि आपल्या रिझल्ट लागणार आहे पाच सात तारखेला
पण आपलं कॉलेज पंधरा वीस तारखेनंतर चालू होईल ना
होय की खरं निकाल पाच सहा तारखेला आहे मग तिथन पुढे तुझी ऍडमिशन प्रोसेस
हम्म म्हणजे एक महिना तर जायलाच त्यात
आपलं कॉलेज तसं निवत असते गणपती यंत खरं कस व अर्धे सेमिस्टर होल म आ तनी काय श शिकवतत अवघड
आणि गणपतीला सुट्ट्या असतात काय आपल्या
असतात कि बारक्या गणपती घरात असतात तोपर्य सुट्ट्या असतात
आणि मोठ्या गणपतीला
मोठ्या गणपती नसतात मोठ्या गणपती विसर्जनला असतात
मला बघायचंय कोल्हापूरच्या गणपतीच मी बघितलेलोच ना
कधी मग कसं बघायला पाहिजे खरं कॉलेजला क तिथे कसं सुटं असतात कारण पहिला गणपती हो त्या दिव चित्र सुट्टी असते
हो
आणि परत मग डायरेक्ट मला वाटते गणपती विसर्जनाला सुट्ट्या असते दुसरी
हा हा हा
बाकीचे मधले दिवस चालू आणि परत मग डायरेक्ट आनंद चतुर्दशीला
हम
अा तीन सुट्ट्या असतील गणपती मधल्या
हम्म
बघायला मिळेल तुला तस मधले दिवस कोहिलेज चालू असणारी बर कगणपतीवी सजण गे लोक शा चड फिर तर सग घरातले गणपती असतातगस कोणी येत त बार गती
तेच पकोल कोल्हापूरला किती मोठं असतं गणपतीच होय ना जसं पुण्यात असतं तसं
प्रत्ये कुठला मो्यानच कर्ज
हा
म आता बारक गणपती पाण्यात पडल्यावर मग येतात सगळी बाहेर पडतात मोठ्या गणपती बागाला कल काय पण पणाल अस ते हम् हम् हम्म हम् आणि तू पण ये मुभागायला संध्याकाळ आ तेढ संध्याकाही पडत सळीकडें बाहेर पडत हम्म तुला एक दिवस राहताला बाई मध्ये हच्या त्या ट्रेकला गेयस बघा तुम्ही काय ते चौ रुपये न लाम च रु ह
आता ते ते आहेत म्हणणा त्यांच्यासोबतच
हो हो मग त्यांच्या सोबतच फिरा आमच स फिरा मी आमची आमचे खास मित्रघण करतो गिरीश संचित हे आमचे ठरलेले ठरलेले राम
हो
मिम्ही तिघजून फिरतो
हम्म
हम् आम्ही काय निवनतोता अ मागच्या वष तुम्हाला बघायला मिळाल ना एका तर आपलं कांतर नंतर चालू झालं कॉलेज
हो लै लेट झालं चालू
कायल
ले लेट चालू झालं
हो मा सं ऍडमिशन घालत आप सगळ्यांच प्रोसेस वगैरे तर कॉलेज वेळाने चालू झा
हो
हम्म त्यात म आपले इव्हेंट सगळे लवकरच झाले
मुका
मुळ झाला ऐशी झाला नाही तरर मग झालं असतं भरूबर तुम्हाला मिळाला असत त्याच्या वेळेची बघा मग चर् चर्चेत आमचा हे जा वे वेलाचा गणपती भारी चालता हिरवा रेल मध्ये बघला असेधो हम्म तू बाहेर चालत आमच्या इडवा घणपती बाकी का मग बघन्या सारखं भरपूरच आमच्या भागात सगळं बघणार गणपती अंटिक कायतर करतात वेगरे काल असं ते आमचा भागतल आमचं आमचं तुमच्या भगतलं
आमच्या बागतल आमच चांगलंच असतयं.
होय काय.
हो.
आमचं कसं काही तर वेगळ कारभार असत्यात दरवेळी. ह्यावेळी आता खापऱ्यांवर करणार हाईत. गणपती. होय.
बरे.
खापऱ्यांवर उभारलेला गणपती करनरेत.
खापरे म्हणजे?
ते छत नसते काय आपलं जुन्या घांरांची ची छत.
हा हा ते खौलं म्हणायचं असतयं.
हा ते आमच्या इकडे खापरे म्हणतात. ते त्याच्यावरचा बनवणार हाय आम्ही. परत ना तालमीज आहे तो तो आता ह्याचा अजून डिझाईन कराय म्हणजे केला अजून पोरांना पाठवाय का
हा, हा, हा.
फोटो पाठवला असता तस तालमीचा हाय. बाकी काय म हागण पती हाय तसा असतोय महागणपती काय बदलतं नाही.
हम्म हम्म हम्.
महागणपती कसं पाण्यात सोडलं की एका महिन्या भरात लगेच तयारी करावं लागेल. दुसऱ्या गणपती कारण त्यांना तयार करत असतो. पुढच्या वर्षीपर्यंत काय मोठा असतोय. एकवीस फुटी असतोय.
तिकड इस्लामपूरमध्ये इलामपूरमध्ये दरवर्षी नाही करत ते पाच वर्ष तीन वर्षानं करते मोठा गणपती विसर्जन. दरवर्षी त्या गणपतीला फक्त रंग देतात आणि कपडे त्याचे त्यानंतर आणि अस काय लुक त्याच मागच ते जे आरस असते ते बदलत.
हा हा हा. आमच्याकड तसं नाही आमच्याकडे प्रत्येक वर्षी विसर्जित करतात.
हम्म. मग ते कुठं विसर्जित करत्यात. समुद्रामध्ये का नदीमध्ये?
समुद्र हाय होय आमच्याहिकडं. ह आता कोल्हापुरात कुठला समुद्र अनु. हिराणी खण म्हनुन हाय असं विहिर सारख खण आहे ती - -
हा लै मोठी हाय व्हिर?
होय. म्हण एवढी आता एकवीस फूट मावत्या म्हंटल्यावर.
वीस फूट मूर्ती म्हणव किती फूट अशी आहे ती विहीर?
काय ती भरपूर विहिरी काय. आता साध्या विहिरी शंभर फुटा असत्यात.
होय की पण ते पण वीस फुटाची मूर्ती खाली पाणी अ लागत असेल की पोवायला गेल तर
नाहीना. एवढे कुठे शंभर दोनशे फुटाच आता रेग्युलर विहिरी असत्यात. म्हणजे शेतात ल्या.
ह हु.
तिथे तर लय मोठी खण कमीत कम एक चारसे पाससे फुट असत्यात खाली.
हो य.
होय लई मोठी हाय ती खण.
भीती वाटत्या म पोहायच हि कोण जात्यात काय पोहायला तिथं?
जात्यात कि पोर होय. तिकसं रंकाळा माहिती हाय ना आपल्या रंकाळ्याच्या शेजारी हाय.
मग रंकाळा तरी किती फूटचा हाय?
रंका बार काय रंगका तलाव आहे काय माहिती एवढं पण बघितलं
आता तू तिथं आहेच म्हणल्या ना माहित पाहिजे ना तुला
खन कसा आमला गणपती मुळे माहितझाले तर अका कोण मापाया गेले हु
रंकळत सोडते ते गणपती
नाही करंकात नाही सोडू देत आधी आमच्याकड़े नदीवर सोडत हो ते पंचगन नदीत नंतर ना प्रदूषण व्हा लागल्यामुळे ते खणित चालू केलं
हा हा हा हा
आमच्या कड़े दर वर्षी ते बंद करतात पर्य वरणासाठी बारकया गणपती सोडायला नाहीत चार वाजेपर्यंत बंद करतात साडेच चार वाजता बॅरिगेट काढतात
होय
पण ते छोट्या गणपतीसाठी असं छोटस तळ तयार करत असतील ना ते आपलं सिमेंट टँक
छोट्या गणपतीसाठी करतायत आमचे काय कर आमची नदितच करतात
नाही ना आम्ही तसेस अस्त
नाही आमची शआडूची मूर्ती ती असते मूर्ती आमची बिना रंगाची शाडूची मूर्ती असते
मर की मग त्यावर तुम्ही विसर्जन करण्यापेक्षा काय कराय झाड लावत जावा त्याच्यावर पाणी सोडायचं झाड लावायचं माती सारखं
हम् नाही नाही ते विसर्जन करायच्या असत्या मूर्ती
तुज बरायचं झाड झाड होईल त्यातन एक
झाड बहुतर मूर्ती विसर्जन करायची
पाण्यात तीन चार वेळ बुडवायचे नंतर बाहेर काढायचे दीन हे करायचे त त्याच झाड एक लागलं म्हणायचं ना
पाळाया लागते म्हणून म्हणलं हम्म चालते मग ठेवा
बाई
बाय बाय
हा
ठेव माझ्याकडन कट होयन ते